हा बोला
हा आवाज येतोय का ग
हा येतोय की
हा बोल की काय चाललंय स्वयंपाक वगैरे आवरला की नाही.
हो स्वयंपाक आवरलाय भाकरी बनवायच्या राहिला तुमचा आवरला.
नाही ग करायचंय अजून आत्ता जाऊन आलेय कामाल बसले मी आवरायचंय मला पण
हो् मी कामाला होय आल्या आल्या मुलं बसल्यात अभ्यासाला. शाळा चालू झाल्यावर मुलांना काय? अभ्यासाशिवाय दुसर काहीच नाही. होय बरं झालं आई
कुठ कुठं फिरून आलाय.
आम्ही मे मध्ये डोंगराला जाऊन आलो. सौद ती डोंगराला जाऊन आलो होय.
दरवर्षी जातो. जाता का?
नाही या्या वर्षी पहिल्यांदाच गेलेलो ते आम्हाला सांगित ना हच्यासाठी जायला म्हणून जाऊन हॅलो सगळे गेलो डोंगराला हो तरांनसाठी.
ह हा सगळी फॅमिली
क्काम झाल्या ना, हो सगळी फॅमिली गेलेलो.
म गाडी वगैरे करून गेलेला कि बसने? व्हय काय बसनी गेलेला की गाडी वगैरे करून गेलेला?
नाही गाडी केलेली आम्ही तवेरा होती.
हा हा!
तवेरा तवेरातून गेलो वन डे ट्रीप होत एक रात्र राहिलो आम्ही तिथं.
होय म खूप एन्जॉय केला असेल म तिकडं.
होय एन्जॉय पण केला देवच देवाचं दर्शन पण घेतलं. पहिला हेच्यावर गेलो अ त्या जिथं आंघोळ करत्यात ना लिंमं नेसत्यां तिथं गेलो तिथं लिंमंती नेसलो. तिथं पूजा वगैरे केली नंतर मग डोंगरावरती गेलो.
सौंदतीला देवी आहे ना ग रेणुका देवी?
होय!
ह हा आणि जेवण अ जेवण हा जेवणाची सोय वगैरे कशी आहे बरी आहे का?
आम्ही जाताना इथून एका वेळेचं जेवण, आम्ही जाताना इथून एका वेळेचं जेवण घेऊन गेलेलो. आणि तिथं संध्याकाळी मग तिथं जेवणाची ज सोय आहे की तिथं करून देत्यांत त्यांना पैसे द्यायां लागत्यात
अच्छा म्हणजे तुम्ही-तुम्ही रूम वगैरे केलेली का?
हो रूम केलेली की, हा हॅलो रूम केलेली ना?
हा हा रूम ला भाडं किती होतं साधारण?
साधारण म्हणजे फिक्स असं साडे नऊशेच घेतलं आमचं त्यांनी.
अच्छा मोटी असेल रूम?
ह नाही एक सिंगलची रूम होती त्याला संडास बाथरूम आ ट्याच होत होय पाण्याची सोय ते सोय हो ती त चार पाच मुलं घरची एवढी फॅमिली म्हंटल्यावर. ते बरं पडतंय.
चार पाच मुलं!
यांलापण. होय माझी दोन माझी दोन माझ्या नंदे ची दोन सासूबाई, सासरे.
अच्छा म्हणजे सगळे ननद वगैरे सगळे घेऊन गेलेले वाटतं फिरायला.
होय त्यांना पण देव आहे ना त्यामुळं. एन्जॉय पण होता, आणि ते देवदर्शन सगळ्यात महत्वाचं होतं ना.
तिला होय, देवाचं दर्शन झालं म व्यवस्थित?
होय झालं की पहाटे पहाटे झालं जेव पहाटे पहाटे झालं देवाचं दर्शन.
छान वाटलं असेल नाही पाहंटेचं देवदर्शन घ्यायला.
असल छान वाटलं दर्शन घ्यायला खरं रांग खूप खप मोटी होती हो त्यानी तिथं कस आ व्हय अर्जंट मध्ये दर्शन घ्यायचं म्हणलं, की आणि शंभर रुपये, दोनशे रुपये व्ही आय पी दर्शन तेन असतंयना मं ते होय. पैसे लागतात की, रांगेतून जायचं म्हणल्यावर पैसे नाहीत लागत. गडबड करून जायचं म्हटलं की मग, वी आय पी दर्शनला पैसे लागतात.
हा म्हणजे जिकडं, तिकडं पैशाचाच कारभार मंदिरात पण, सगळीकडच. होय, आजकाल काय पैसे असले तर सगळ हाय.
होय.
आणि पैसे असले की काम कशी आपली पटपट होतात नाही. मग तुम्ही कस व्ही आय पी दर्शन तुम्ही व्ही आय पी दर्शन घेतलं की रांग रांगेतून गेलेलं छान, रागेतून छान वाटतं ना सगळ्यांच्या बरोबर अस रान उभ राहायचं, मस्त वाटतं ना, तो एक अनुभव वेगळाच असतो नाही. सगळ्यांच्या बरोबर गेलेलं, म्हणजे छान झाली तुमची ट्रिप.
त्यात, होय, तरी पण एकत्रच एकच. ओळखी नसतातच, खरे रांगेत उभा राहिल्यावर कसं, कोण कुठलं कोण कुठल्या ओळखी होत्यात. बिना विचारता, बिना काय म्हणता, अशी
कंटाळा पण येतो नाही-नाही रांगेत थांबल्यानंतर.
होय, बोलत-बोलत पुढं कधी गेलेल समजत नाही.
हो छान वाटतेय, आणि तो एक अनुभव वेगळाच असतोय. हम्म आणि ते एक फिलिंगच वेगळं असतं नाही. मी ऐकलंय की ते मंदिर डोंगरात आहे, ते खरंच डोंगरात मंदिर आहे का?
होय, डोंगरातच आहे ना, खूप मोठा डोंगर आहे. तिथे झाड पण कमी आहेत. मंदिर पण खूप छान आहे. मंदिराचं दर्शन घेतल्या-घेतल्या, पहिला कळसाचं दर्शन घेतल्या-घेतल्या, पहिला नारळ फोडायला लागत. नंतर मग देवात. दर्शन घ्यायच. मंदिरात तेन नारळ फोडा लागत नाही. कार कळस बघितल्यावर मंदरात च्या बाहेरूनच
हा, म्हणजे काहीतरी महत्त्व असेल ना त्याच मंदिराच. हा-हा म्हणजे आता तुम्हाला दरवर्षी जावं होय, दरवर्षी तुम्हाला जावं लागणार ना तिकडं?
होय, आता दरवर्षीच की, एकदा गेल्यावर तीन वर्षात नाही, आता पहिल्यांदा गेला म्हटलं कि तीन वर्ष जायचं. नंतर देवानं चांगलं केलं तर, आणि मग परत चालूच ठेवायचं.
अच्छा हा-हा, तू बोललेलीस मिस्टरांसाठी गेलेलं म्हणजे, नेमकं काय झालेलं मिस्टरांना?
ते मिस्टरांच्या पायाला जखम झालेली ना.
हा-हा.
त्यांच्या पायाला जखम झालेली, मग औषध गोळ्या सगळं
औषध गोळा, तरी पण ते शेजारची आमच्या म्हटले की देवाचं कुठं काय का बघा, एवढे दिवस झालं पोराला त्रास व्हायलाय. बघितल्या वर त्यांनी सांगितलं. जाऊन या डोंगराला, हो आता आहेच कमी हो, हाय-हाय कमी आहे.
हा, खरंच ना जिथं डॉक्टरांचे प्रयत्न संपतात. तिथं देवाचं हे चालू होतय नाही. असं म्हणतात ते खोटं नाही ते खरंच आहे.
होय.
म्हणजे भर
देव असतोय खरं आपल्याला माहत नसतंय कुठ काय करायचं कुठं काय नाही. त्यामुळं सगळ्या गोष्टी आणि असं घडल्यावरच असं काहीतरी घडलं तरच ते देव
हम्म. देवावर विश्वास ठेवला की आपल्याला वाटतं त्या गोष्टी घडणार नाहीत त्या पण गोष्टी घडतात म्हणजे जुळून येतात. देव सगळं आपल्यासाठी दार उघडी उघडी करूनच ठेवतोय फक्त देवावर विश्वास विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे आणि आपले प्रयत्न म्हणजे चालू ठेवायला पाहिजे मेन म्हणजे. हम्म.
आणि कसं अशा काहीतरी घटना घडल्यात तरच देव आपल्याला माहित पडतोय ना मग आपल्याला काहीतरी त्रास व्हायला लागला, आपल्याला कायतरी प्रॉब्लेम आलेत तर मग आपण देवाकडे जातोय सुखी असल्यावर आपण देवाकडे जातच नाही ना.
होय तेव्हा देवाची आठवण येत नाही आपल्याला.
काय नाही आहे चाललंय चांगलं काय नाही असंच करतोय असं काय तरी झालं की मग म्हणतोय हां कुठेतरी आपलं चुकलंय. आपण कुठं चुकतंय हे देव आपल्याला त्यावेळी दाखवून देतोय. की बाबा हां खरंच तू कुठेतरी चुकल्यास त्यामुळे तुला हे करावंच लागणार आहे. आणि देवपूजा तेन केल्यावर मन पण
थोड हां प्रसन्न होतय ना आणि छान समाधान वाटतं ना मंदिरात गेल्या नंतर पण आपण सगळं आपल्या घरातलं टेन्शन आपण विसरतो अस मस्तच वाटतं ना मंदिरात देवाची मूर्ती वगैरे बघितल्यावर.
होतंय. आणि असं जरी डोंगरावरन जाऊन आल्यावर पण घरी आल्यावर पण असं एकदम हलकं हलकं वाटतंय मन असं शांत वाटतंय. देवपूजा जरी करायला आले ना तर वाटतंय हां बाबा खूप छान वाट तेच डोक्यात जे काहीतरी वाईट विचार असतात नकारात्मक ऊर्जा शक्ती काय असत्या ती सगळी जात्या.
होय. असं वाटतं ना आपल्याला आता आपले बाबा चांगलंच होणार इथून पुढं.
हम्म.
असं वाटतं ना आणि मेन आपली श्रद्धा असते की म्हणजे विश्वास असतो की आता आपण देवाला जाऊन आता आपलं इथून पुढं चांगलंच होणार. मेन म्हणजे पॉझिटिव्हपणा पाहिजे माणसाच्या ह्याच्यात हम्म. आणि निगेटिव्ह विचार केला कि मग निगेटिव्हच होत राहत.
होत राहते, होय म्हणून तर मी कधीच असा निगेटिव्ह विचार करत नाही कायम पॉझिटिव्ह विचार करते आणि त्या बाबतीत तीत मला आमची एक नोंदूबाई चांगलं हे करत्या. हां म्हणजे समजवून सांगतात पॉझिटिव्ह राहा निगेटिव विचार करू नको. जेवढी पॉझिटिव्ह राहशिल तेवढं तुझ्यासाठी चांगलं होईल आणि त्यांचा विचार मला आवड तय बोलायला. हा पॉझिटिव्ह राहाव. होय. नाही त्यात न काय फक्त त्रास त्रास आणि त्रासच होतो दुसरं काही होत नाही.
होय की. आपल्याला त्रास आपल्या भोवतीच्या सगळ्या लोकांना त्रास आणि घरात टेन्शन असलं की खरं कशी चिडचिड होते ना सगळ्यांच्यावर? मुलांच्यावर चिडचिड. घरच्यांच्यावर चिड चिड. काम होत नाहीत पटकन. म्हणजे घरातलं वातावरणच बिघडून जातय सगळं.
होय. त्यासाठी होय त तसच होतय ना त्यासाठी का नाही पहिला आपणच शांत राहायला लागतय. तवा मग सगळ्या गोष्टी शांततेत होत्यात. आता मी हे डोंगराला जायचं ठरवलंय जवळ - जवळ एक मला वाटतंय. चार -पाच महिन्याच्या अगोदरपासून चाललेल आमचं आम्ही जवा मी जव्हा बघित ना देवाच तेवापासून की डोंगराला जायचं. डोंगराला जायचं खूप प्रॉब्लेम्स आले. खूप म्हणजे खूप. आता कसं जायचं? काय करायचं? कसं जायचं? काय करायचं? तुझ्या सासूबाईंचा त्या बाबतीत विश्वास जास्त आहे.
आपल्या मनात घेतलं का नाही? देव पण आपल्याला म्हणजे सगळी दारं खोलून ठेवत्या - - आपल्या समोर आणि देवच आपल्याला तिथं बोलवून घेतोय. सगळे मार्ग खुले करतोय आपल्यासा सगळ्या अन सगळ व्यवस्थित होतय. आपलं दर्शन पण होतय. तेन सगळ छान होतय.
त्या म्हंटल्या ना? कि आता हा त्या म्हंटल्या कि - - तुला तिथपर्यंत न्यायचंय. माझं चांगलं करायचंय ना? मग मला माझा मार्ग मोक मोकळ कर. मला मार्गात अडथळे नको. असं पाया पडलो ना? की दुसऱ्या आठवड्यात म्हणजे आमची सगळी कामं पटाप पटात झाली त्यामुळ सगळी एकत्रच गेलो. आणि सगळ्यात महत्वाच - - आमच्या मिस्टरांची इच्छा होती. की आम्ही सगळे एकत्र जायच.
हा हा. आणि आता इथून पुढं किती पण संकट येऊ देवाला एवढं विसरायचं नाही.
नाही मी कधीच विसरत नाही देवाला. मी ज्या -ज्या दिवशी जे ते त्यांच्याबद्दल ते डोंगराचे देवीच निघल ना? तेव्हापासून मी आत्तापर्यंत तरी विसरलेलो नाही. फक्त एवढंच म्हणतोय की थोडासा बरा झाला तर इथून थोड पूर्ण बरा होऊ दे पाय.
नाही होणार ना. होणार ना. तुम्ही असं करू नका ना की संक कट आलं तरच देवाचा धावा वगैरे करायचा असं काही नाही ना? सुखात पण देवाचा धावा करा. दुःखात पण करा. देव तुमच्या पाठीशी राहणारच ना नेहमीच.
हो. देवा देवा हो हॅलो. देवाच्या जीवावरच तर आता सगळ्या गोष्टी चालल्यात. हा येत
होय. हा हा. बोल की. हा.
आणि काय? काय बनवलाय भाजी? पाऊस नहीेयाय. वातावरण पावसाचं सकाळी झालेलं.
हम्म हम्म हम् पाऊस भाजी काहीतरी बनवायची. अजून तर काय नाही बनवलेलं. बनवायचय. बसले अगं मी कंटाळा येतोय ग दिवसभर.
हो अव मला पण तुमच्याव सारखंच की बई कामाला जायचं. कामावरन यायचं. च घरी त्यात आमच्या सासू सासऱ्यांच्या रात्रपाळी असत्या. त्यांनी साडेआठला जात जात्यात कामाला, मग त्यांच्या जेवणाच हो, त्यांना दोघांना कायमची रात्र पाळी आहे.
तू एकटी सगळं मॅनेज करते का, घरातलं सगळं काम वगैरे सगळं?
नाही सासूबाईंची मदत असते ना, थोडं पोरांच्याकडे लक्ष देत्यात. खायला प्यायला घालायचं, त्यांच्याच्यान जसं होईल तेवढं काम करत्यात.
हा मुलं लहान आहेत की मोट्टी आहेत?
मोठीेये मुलं म्हणजे, आता एक मुलगा आहे तो आठवीलाये. मुलगी आहे सातवीला.
हा म्हणजे त्यांचं त्यांनी आव आवरून जाऊ शकतात शाळेमध्ये.
अवरून जाऊ शकतात खरं त्यांना वेळेला कुठली वस्तू सापडत नाही, ती मग शोधून द्यायला लागते ना त्यांना.
प्रॉब्लेम तोच असतोय तिथंच असते हाताखाली वस्तू खरं, ती मम्मीना द्यायची असते हा.
नाही हा